येतोय येतोय काय काय प्रॉब्लेम यालता म्हणाले आवाजात मला काय कधी प्रॉब्लेम आला नाही.
हुं कॉलेज डिसाईड केलीस.
नाही अजून बघायचं आता ॲडमिशन तर चालू होय गावालाय
पाळालीस होय ते अ पेप र झाल्या झाल्या
ऐ आत काल आलोय.
होय.
हम्म आधी पेपर झाल्यानंतर आलतो त्याजावर आणि परत आल तो आणि परवा आलो म परत मी गावाला
होय.
तिकडच होत
म आता तू इकडे यायची गरज नाही तुला ती- खरंच घेणारस ना
होय सामान आणलं की होय! हम्म पल्ले मला ऐक ना, डोकं लाल झालंय. काय ते?
डोकं लाल झालंय.
तूला
गेला गेला मगशी आलता.
हां, आता येतोय काय?
येतय येतय बघितलीसना कॉलेज कुठलं घ्यायचं.
कॉलेज हाय. चव्वेचाळीस
आइ होय!
होय तर
कॉलेज नाही अजून बघितलेलं. कॉलेज तू बघितलंस.
नाही अगं कुठलं काय बाई टेन्शन आलंय. कुठलं कॉलेज कमी मार्क पडणार. कुठं मिळत्यात बग मी म्हणालोय. सूर्य दत्तला बघायचं. द पुण्यात घेणार आहे.
हा हा भेटतय काय म
भेटते की मुंबईत कट ऑफ किती आहे. काढलीत काय इन्फॉर्मेशन जरा
जास्त आहे.
एका म्हणजे कमी असेलच की कुठल्या ना कुठल्या मुंबईला बास सगळ्या अग मग तू फी भरून घेणारीच प्रायवेट
नाही प्रायव्हेट नाही आहे बघू. हे अजून बघायचंय.
मी पण बघालोय बघू काय काय बोलायल कोण नाही बे कोण आहे. कोणच नाही.
एकटीच
मग काय करायचं होतं. जायला नको?
नाहीत असतल किंवा पिजिवर
कायते
राहायचं ग पीजी किंवा हॉस्टेलवर.
चाल
तु जवळपास झाले. तू म्हणलेलीस की कॉलेज जवळचय म्हणून मला काय भेटते म्हणून. तूच म्हणलेलीस की एक कॉलेज हाय तीत ते म्हनून
हायत कि मुंबई मधी पण कुठलं घ्यायचं ते बघतलेलं नाही ग अजून
तुझं व्हय कुठलं माझं पण ठरलं नाही आजून
ते मार्कावर आहे ग कोणत भेटल ते
शांतय काय? गर्मी लय असेल तिकडं मुंबईत कि गावाकडं हाय गावाकडं
मम्मी
आणि म पुण्यात मुंबईत कोण असतंय?
नाही आता गावाला
अच्छा आज म्हणजे ह मुंबईत पण घराय गावात पण घराय कि भारी य की ग
हम् सगळीकडें घरा
गावाकडं भारी हाय. घर एकदम तुमचं. फिरतीस की गोळा करत सगळं जांभळं, करवंध यो काय खरंच बाई येतो कंटाळा आलाय मला घरात बसून.
ये खरंच ये.
ह ह नाही कुंकू हाय, आमचं तेच तेच पडतंय सगळं रत्नागिरी
होय गाव कुटलंय तुमचं
पाटण
हा तिकडच येतय वय?
हम्म आधी पाटण, कोयना, चिपळून आईक की पाटण, कोयना, चिपळून, रत्नागिरी हे सगळं
हॅलो.
बोल की, बोल की
काय म्हणाल ती अगं कॉल आलाय दीदीचा
या फोन वर यायलाय काय? अरे म्हणलं पाट टन कोयना चिपळुण रत्नागिरी ह्या साइड लाच पडतय ना आमच्या
हा हा हा हा चिपळून माहिती आहे ग ऐकलं ऐकलं
जवळ आहे तिथन चिपळून मग आता तिचं लग्न झालं ती आली कोल्हाप तिकड राहायची नाही? जॉब ला होती हं मी जायचो सुट्टीला तिचं तिझं घर हुत
हा हा हा
आता कुठलं मिळतया आता मिस करालोय फक्त मी तिच्याकडच जायचं फक्त तिला
कोल्हापूरला जाण
कोल्हापूरला पण अगं आहेत, कांचनवाडी म्हणून गाव हाय कोल्हापूरच्या पुढं तिथंच भेट तिला ते पण कोकणच आहे. लई भारी हाय. हिरवं गार तेन सगळं असं
जायचं मग
त तो आता अजून हाहीत लई वेळ कुठं अजून जून, जुलै, ऑगस्ट मध्ये ऍडमिशन
तिथे जूनच्या शेवटच्या आठवड्याला काहीतरी चालू होणार आहेत म्हणं
तरी कॉलेज ऑगस्ट नवे सुरू होतय न
तेच कि ऍडमिशन तवा चालू झाल्यावर ते कॅपरांन त्यांचं कधी पडस तोपर्यंत
होय होय कॅप्रॉनला काय पैसे भरायला लागत्यात काय?
काय माहित बाई, कशाला कुणी घेतलंय हे ऍडमिशन कोण
तर मला पण माहित नाही ह्याज
हम्
बघु या आणि काय काय मग कोमीला मी मॅसेज केलता कोमी म्हणाली मी काय अजून कराय नाही ओपन म्हणं टास्क यायलाच अगं बाई किती दिवस झालं ते कार्या ओपन केलं काय टास्कच येई ना लवकर
आत्ता आलत्यात कि आणि
परवा दिवशी
तर आता तू कट नाही करत तो बघेल त्यात काय क्वेश्चन